हा ताई बोला ना
हा बोल का काय म्हणता झाले का जेवण?
नाहीत व्हायचं आहे तुमचा कॉल उचलला नव्हतासा
अं
कॉल तुम्ही करत होत्या ना मला तु उचलला नव्हतासा
हा उचलला जात नव्हतं माझ्या काल तसं होत होतो
ह काल वाटल्या दोन तीन जणांचे कॉल मी उचललेत
हा हा नाही माझे दुसरे दोन तीन जणांचे ना माझी पण लागत म्हणजे उचललाच जात नव्हता त्यांच्या ते करत हो तिकडनं मी ते हां मला वाटतं नेटचा इश्यू आहे काहीतरी
अ नेटच इथं की काय काय काही समजलं नाही म्हणून मी तुम्हाला मग वॉईस कॉल केला होता म म्हटलं जाऊ देना यांनी काही रिजेक्ट केला तर वॉइस मेल पाठवला ना
हां हां हां बघितलं बघितलं ह असं का असंच होतंय पण काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटं वरूनच आहे का काय समजत नाही.
कुठून बोलतोय मी कर्जत वरून कर्जत कजत
हे कुठे आहे आता?
हे रायगडमध्ये
ओ रे बाप रे रायगड हो ना मी वर दे मी वरदे वरून बोलत आहे ताई
कुठलं?
वर्धा वर्धा
वर्ध्यावरून असंय का हां हां हां नागपूरच असं आहे का ओके घ बरंच लांब बसने घ घ ए यालागे यालागे हा हा असंच राहत न तेच ना
आता तर माझे दोन्ही मुलं स्कूल ला गेले साडेतीन वाजतापासून माझ्याकडे पण हेच राहते
ह ना हा ना नात माझ हा हा ते हा ते मुलाचा मुलगा आहे हम् ह हा म आ तर बैठकीला गेली ते आता आले मग त्याला वाटलं आता आजी कोणाशी तरी बोलते मला आपण कचे ह रेंज नाही ना तिकड रेनज नव्हती म्हणून म्हटले चला इकडं आली बाहेर
अच्छा
हम्म हे मग याच्यामध्ये येत पनवेल कल्याण कल्याण जवळच येतं कल्याण हो हो हो कल्याणच्याच जवळ येतं म्हणजे कल्याण
हो चांगलं आहे ना
हम्म कुठून म्हणजे तिथं काय बघण्यासारखं काय आहे
अे बापू कुठे आहेत आई महात्मा गांधीजींचं राहा ते ते आले राहिलेत तर त्यांचं इथे बापू सेवाग्राम बापू कुठ ्या वे सर्च कराल युट्यूब वर विनोबा भा गरे आहे आणि महात्मा गांधीजींच पण आहे
हो का ह
हो म्हणजे महात्मा गांधीजींचं प्र प्रत्येक वस्तू त्यांच्या ज्या आहे जस चष्मा त्यांची काडी हो म्हणजे त्यांच्या त्यांच घर रूम पासून सग सर्व सर्व आहे
हा म्हणजे संग्रहालाय सारखं कसं वळी काय याच्यात हां हां हां हां असं असं क का छान म्हणजे बघण्याचा माझी बहीण पण म्हणजे भाऊ बहिणीचा मुलगा आहे नागपूरला आहे हम्म नागपूरला येतो
मी वर्धला राहते वर्देवर ूरला जायला कमीत कमी दीड दीड दोन तास लागतात दीड
िचा बरोबर आहे असलाम यताना
हो आणि माझं माहेर पण नागपूरच आहे
नागपूरचं आहे का हां हां असं जा हो का आम्ही आम्ही धुळ्यायचे आहेत खे पण सर हा सर्या म्हणजे सर्विसच्या निमित्ताने इकड आहे कर्जेतला
हो का
हा ह
चांगलं आहे ना काय आहे तिकडे ताई पाहण्यासारखं
तचा पाणसाचा इथं याला कोपोलीला गगनगिरी महाराजचं मठ आहे स्वामी समर्थांचं मठ आहे मोठं म्हणजे प्रसिद्ध आहे आणि इथं पनवेलकडे जाताना कर्जत पनवेलच्यामध्येच ये प पाच मंदिरांचं आहे ठिकाण
हो का
हा छान येते पण मस्त बघण्यासारखे खूप आता म्हणजे आता झालं तरी तीन चार चार एक वर्ष झाले जास्त पण नाही झाले पण खूप प्रसिद्ध आहे म्हणजे लोघोपट पाचश मंदिर आहेत शंकराचं आहे म आणि गणपतीचं आहे एक वारतीचं आहे आणि देवी आहे आपली लक्ष्मी महालक्ष्मीचं आहे असं हा एकदम सुरेख बघण्यासारखे छान आहे आणि स्वामी समर्थांचं मठ तर वा आहे य तो खपोलीच्या हां कोपोलीच्या इथं यथे
इकडे तर सध्या म्हणजे आमच्याकडे का पवनार म्हणून आहे जिथे तीन नद्यांचा सगम आहे पवनार म्हणून आणि महा कालीचं मंदिर आहे खूप प्रसिद्ध आहे खूप मोठा आहे.
होव का?
म्हणजे ती देवी स्वतःहून तिथे प्रकट झाली
अरे वा हो का? बघण्यासारखं आहे म्हणजे चांगलं ठिकाण हम्म हम्म पाहण्यासारखं आहे.
हो हो आमच्याकडे सगळ्यात जास्त तर जे चालते तर इकडे गाईचं खूप आहे म्हणजे गाईचं तुम्हाला तूप ओरिजनल गायचं दूध गायचं तूप ओरिजनल ओरिजनल.
काहीच आता बघाला मिळत नाहीं, दुधाचं तर बापरे खूपच हे चालले. तर दूध पन् म्हणजे..
खूप कमी प्रमाणात मिळते आम्हाला.
हा का पण गाईचं आहे म्हणजे उलट गाईचं चांगलं असत ना उलट. हम औषधी असतं ना घायचं आणि तूप वगैरे ते खूप छान राहता गायचं तर भितत तर गिरी गायी असं म्हणून ब डायरेक्ट शंभर रुपये म्हणजे लिटर देतय दूध गिरी गाईचं दूध म्हण
पिवर गायचं गावनी गायचं तूप
हा हा नाही असं असं मशीनच ते साठ सत्तर आहे चालू
आणि त्याच्यामुळे इकडे गो गोरस पाात तर सगळ्यात जास्त प्रसिद्ध हाय. प्युअर तुपाच राहते येते घोरसपाक. खूप म्हणजे खूपच हे आहे त्याच हा
चांगलं असतं क का लहान मुलांना पण खूप चांगलं असतं आणि आपल्यासारखं ला पण गायचं म्हणजे खूप चांगलं असतं हम्म हो मुलांनाही खात हाच प्रॉब्लेम आहे त्यांना साय चालत नाही दुधाची सहा सुद्धा चालत नाही
म्हणजे दूध दिलं ना ते का थंड झालं तर थंड झाला ते साय तयार होते बर पुन्हा ते दूध गाळून द्याव लागते.
गाळून द्यावा लागतो म्हणजे साय हा प्रकारच चालत नाही पहिले किती हि राहायचं दय सायसकट दूध त्याला खायला पण चांगलं लागायचं आता तर पोरनाच नकोच
तूप नाही दूध
खूप नाही खायाच हा तेच पण तेच नको खायला पाहिजे खरं पण आता पोरना आवड निर्माण झाली तेच खातात काहीच नात तेच ना
हा आपल्याला देतेही नव्हतं माझा मुलगा एक साहावीला आहे आणि माझी मुलगी तिसरीला आहे.
हा
हा शाळेत गेले आहे दोघेजण. आता येतील तीन साडेतीन ला जाईल मी त्यांना घ्यायला.
हा हा हा म किती झाले मग कॉल किती झाले?
काल मला माझा तर टास्क कंप्लीट झाला हो. पूर्ण फ्रेंडचा झाला कम्प्लीट
हा हा हा
काल मला दोन फोन आले कोल्हापूर
असं का मला पण सोलापूरचा एक होता. काल आले कालच सुरुवात केली तर सोलापूर आणि एक मोरुडचा आणि एक इथली होती अलिबागची. रिकामा ऑडिओ
अच्छा.
हा पण नंतर संध्याकाळ झालं काय रेंजचा काय प्रॉब्लेम झाला? काय म्हणजे फोनच लागेल न लाग त्यांचा लागतच नव्हता म्हणजे त्यांना हा म माझा लागला त्यांना पण त्यांच्या येण्याचे त्या मला मी बाहेरच बसलेली पण नाही त्यांंतं जॉईनच होत नव्हतं
ज हा माझाही तेच होत तुम्ही कॉल कराय तर ते उचललंच नाही चाललं त्याच्यामुळे एक कॉल वाया गेला ना हम्म माझ तसंच झालं त आहे माझे खूप सारे असे कॉल गेले वाया कारण कि मी कॉल करत होते मला हे नव्हतं माहिती, का बुआ तें... म्हणजे अगोदर त्यांना मेसेज करायचं आहे की त्यांना सांगायच आहे.? का आम्ही तुम्हाला कॉल करताय वगैरे म्हणून करू का म्हणून असं परमिशनच नव्हतं माहीत मला
हा आधी सांगावं लागतं विचारून घ्यायचं म्हणजे फ्री आहेत का पाल करू का असं विचारतो ना पणण मग कसे कोण आता ज याच्यात मुलांना घ्यायला जाणं घरात स्वयंपाक डबा वगैरे सकाळी राहतंच ना प्रॉब्लेम पडते त्याचा इशू
त्याच्यामुळे बाजे भरपूर कॉल असेच गेले
अरे ह स आहे ग
ग ज आपल्यालावढं माहिती नवत ना थोडं थोडंथोडं थोड माह झा सगळ्या गोष्टी
हम
ं आहे तर चांगलं आहे पण मला हाय हे जे ऍप आहे ना मला
हा हो ना म्हणजे पहिल्यापासून करताय का मी तर आत्ता नवीन
नाही नाही मी अगोदर पासूनच करते हो पण इतकं आहे की त्याच्यामुळे माहि आपल्याला म्हणजे काहीतरी नॉलेज येत की आपल्याला समजत कसं बोललं पाहिजे कसं हे केलं पाहिजे त्या गोष्टी आपल्याला समजत आहे
संगध
काय की घरी बसल्या बसल्या नाही एवढं लक्षात येत ना कितीही टी व्ही पाहिली आणि पेपर वाचलं पण नाही जो पर्यंत आपण बोलूच नाही तू पण त्या ह्या गोष्टी कशा समजणार आहे आपल्याला हम्म
ब म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या देशात जिल्ह्यातलं वेगवेगळं म्हणजे बोल ची भाषा पण वेगळी राहते हा त्याच्यामध्ये फरक हा
सोलापूरचं
हा अजून इकडे अजून मुरुड ज्यां जला कळते त्या ती ती बाहे अजून पावती वेगळी हा ते सोलापूर कट हो कि नाही क जास्त
हो हो
ह्म हा हा तर जास्त पण छान वाटते हा खूप सुंदर वाटते तर बला ऐकायला म बरं वाटतं एकदम बोलायला हो हो आता माझ्या माहि तिणी होत्या ना सगळ्या सोलापूरच्या होत्या सोलापूर कोल्हापूर सातारा मी तरम श्रीवर्धनला सर्विस ला होते तेव्हा
आमच्या विदर्भाच्या भाषा थोड डेंजरच आहे पण
ते आहे ना आम इथं पण आहेत ना इदर पाचित आहे पावसाला येत आहे का तिकडे
पाऊस तर काहीच नाही हो
तू बापत हवा किती जोरात आलाय पण
इकडे तर आताप आता काहीच नाही आठ पंधरा दिवसापासून
अरे बर कालपसून सुरू झाला
खूप परेशान झाल ह पावसामुळे कि म्हणजे असं वाटत आहे की आता काय म्हणजे हिवाळ्यात हिवाळ्या पेक्षाही उन्हाळा जस उन्हाळा आमचा गेला ना तई मे महिना त्याच्यापेक्षा ह डेंजर झालाय वा वातवरण चिडचिड चिडचिड होतय असं हा.
गरम जास्त होतं ना उनळा जास्त असल्यामुळे. आमच्या इथे आता सुरू झाला. कोकणात पाऊस सुरु झाला का आता मध्ये आठ दिवस विश्रांती घेतली होती आता पर झाला त
आमच्याकडे फक्त दोन तीन दिवस छान छान आला पाऊस
हम
फार विजा वगैरे पडल्यात आमचे पंखे वगैरे उडाले.
हो काही दहा मिनटं झालेत ठेवू का.
हां चालेल हो चालेल चालेल.
हा ठीक आहे.